येतय का आवाज? हा हा
एक गोष्ट चांगली झाली ह्याच्यामध्ये नंबर पाठवा्हायला लागले हो एकमेकीची.
कारण नंबर प्रत्येक वेला डाईल करायला लागतो ना आपल्याला.
घरातले नंबर मला पर्ग्यांचे नंबर विचारले मला सांगता येणार नाही एक जण आता स कोणाचा नंबर काय आला तरी हे नाही आणि पोरांचा सुद्धा नंबर विचारला तर मला सांगता येणार नाही. स्वतः पण आता नंबर पाठ झाले, एक चांगली गोष्ट झाली.
हं ते संजीवनी मॅडम आहेत ना, त्यांचा पण रात्री क दहा साडे वाजता फोन आला.
हा
मला म्हणतात आहे का वेळ करू का आता चाल का तुम्हाला अरे हो चालतय की मी तुमच्यासाठी थांबली म्हटलं ब्लाउज शिवत बसली कारण झोप नको लागायला म्हणलं.
हो हा
मग नंतर केलता त्यांनी साडे दहाचा पण कट झाला अव लगेच त्यांचा.
हो हा
हम्म कट वरूनच कट झाला फोन तो, हम्म हम्मम
बरं आता असा विषय एक घ्या म्हणजे मला असं ते गोष्ट खूप आवडते मला अशी तुमच्याकडच्या एख आवडीच सण सण साजरे करतो ना आपण, तर तुम एखादा मला सण असा सांगा का तुमच्याकडे कसा तो साजरा करतात. जसं आमच्याकडे कसं गणपती हा, अ आमच्याकडे कसं गणपती म्हणजे फार आहे तसं तुमच्याकडे कुठला अस ना उत्साहाने साजरा करतात.
सगळ्याजणी मिळून महिलांचा.
महिलांचा किंवा असा ओव्हर ऑल म्हणजे आता एवढे वर्षाचे आता एवढे सण आपल्याकड आहेत. तर त्याच्यापैकी एखादा आता आमच्याकडे कसं कोकणामध्ये गणपती म्हणजे हे. अगदी घरोघरी हे अस. म्हणजे दिवाळीपेक्षा हा हा घरोघरी गणपती आणि म. त्या वेळेला सगळं ते म्हणजे साफसफाई दिवाळीपेक्षा ते म्हणजे साफसफाई किंवा नवीन खरेदी. सगळ हे ते घरात काय कोण म्हणजे घरात येतो गणपती पण लोकांचे. खरेदी कोणती बी घेल म्हणजे असं टिपवाय असे म्हणजे जरा अ. फर्निचर सोफे अशी खरेदी त्यावेेळे जास्त चालत्या लोक येतात. पाहूणे राहुणे हा प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी जाणार.
तसं इकडे ह्या भागामध्ये म्हटल. तर महिलांचा बरं का खास महिलांसाठी संक्रांत जास्त महत्त्वाची सगळ्यांना.
संक्रांत.
संक्रांत आणि वठ पौर्णिमाते. पण वटपौर्णिपेक्षा संक्रांतीला कस माहि. ती गरीबातली गरीब जरी असली महिला. जे आहेत त्यांना समजा एखाद्याला परिस्थिती नाही तरी सुद्धा संक्रांत. तिला साडी चोळी म्हणजे नाही का बांगड्या भरणार मेहंदी लावणार. परत सगळं नवीन. म्हणजे असं ते वान सुगड ला सुगडाची पूजा असते ना त्यावेळेल.
हा हा हम्म.
ते सुगडं आणणार घरी आणि आदल्या दिवशी म्हणजे भोगी जे करतात. न त्या भोगीला तर ते भाजी बनवतात बघा.
मिक्स भा हो हो मी ते. तिज ह्या लोकांचच असं आमच्याकडे एक वर्ती आहे साताऱ्याची बाई. त्या त्या भोगीचे भाजी देतात सगळ्यांना तेव्हाच ते खाली काही नाही करत.
हा ते मिक्स भाजी असते ते आणि बाजरीच्या भाकरी करतात बाजरी. सुगडाची पूजा इकडं. त्याचं दिवशी करतात आणि दुसऱ्यादिवशी मग वोवसायला नायका संक्रातीच्या दिवशी म सं. बाकीच्या दिवशी पुरणपोळी.
हम.
पोळ्या करायच्या मेहंदी लावतात नीलपेंट. पासून अगदी वयस्कर असतात जे सवासनी बायका आहेत ना ते सगळं करतात.
बापरे म्हणजे हे सुद्धा मेहंदी पण लावलात.
हो मेहंदी. पण लावतात मेहंदी नीलपेंट नवीन साडी नवीन बांगड्या. ते पंढरपूरचे चुडे नाही का चुडे तुम्ही म ऐकून असाल कि ते.
हा चुडा माहित आहे त्या हिरव्या बांगड्या असतात त्याच का.
नाही हिरव्या बांगड्या असतात व चुडे असतात पिवळ्या कलरचे असे लाखेचेते. पंढरपुरी म्हणतात चुडा त्याला तो. पंढरपूरला गेले की ते म्हणजे बसवतातच असं व विस्तव असतो कोळसा त्याच्यावर. बस होत ते हम्म ते चुडे घालतात बायकास कम. पण सगळ्या सगळ्यांना चुडे असतात हातामध्ये.
ऊ हा.
आणि ते वोवसायला जायचं बग म.
हा
वान म्हणजे काय अ ह डहाळे, लोंब्या ते ढाळे म्हणजे ह्याच्या हारभऱ्याचे लोंब्या त्या घवाच्या त्याच्यानंतर ऊस, गाजर पेरू, वांग व म थार मॉन जे त्या सीजन मध्ये असत ना तेच सगळ घेतात त्याच्यामध्ये गाजर आणि ते सगळ एक कत्र करायच एकत्र करून मग अ सगळ सुगड असतात त्या खडीसाखर, जिरं टाकतात त्याचेमुळं म्हणजे असं
हम्म
आणि ते सगळं त्या सुगडांमध्ये भरायचं परत ऊस वगरे सग भर प्रत्येक वस्तू त्या सुगडांमध्ये गेली पाहिजे म ते पाटावर ठेवून रांगोळ्या काढून त्याची
तेच बघा ना प्रत्येक एका सणाची वेगळी अशी हे असते ना आता तुमच्या तिकडे तो बैल पोळा पण खूप छान म्हणजे बैलांना वगैरे सजवून ठेऊन ह हा हा तस इ इकडे म्हणजे म सगळ्यात महत्वाचा म्हणजे गणपती वर्षा तुन एकदा म्हणजे त्या तुमच जस आता तुम्ही सांगितलं तस प्रत्येक जण अगदी नवीन कपडे खरे करणार घराचं द रंकारण कस बोलतात त्या देव यायचाय ना घरात असण प्रत्ये त्यच्या घरोघरी येतो ना आमच्याकड हा म ते पूर्ण घराची सगळी सापसाफाई घराला कलर किती म्हणजे हे करूदे पण तो कलर काढणारच तो रंगरंगोळी करायचं डेकोरेशन आणि ते दहा दिवस आमच्याकडे खूप अगदी ह्यचे असतात म ते अ नाचगाणं जास्त असतं ना आमच्याकडे मग त्याच्यासाठी ते, ते एबडे खरेदी करायचं म्हणजे खरंच प्रत्येक एक सणाचा असा आनंद वेगळाच असतो ना तसं तुमच्याकडे तो बैल पोळाचं एक मी एक ते तुमच्याकडे तो एक जास्त
तुम्हाला माहिती का? बैलांचा जे लग्नंच लागले लागतं ते
हो का?
लग्नाच्या आधी आपण नाही का नवरदेवाला हळदीचा आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम तसा बैल पोळ्या पोळ्याच्या आदल्या दिवशी तो संध्याकाळी खांदेमळणी म्हणतात त्याला
हा
ते तेल काव म्हणजे त्याच्यामध्ये ते तेलात मिक्स करायची त्यांना खायला गव्हाच्या कण्या बनवतात
गव्हाच्या कण्या हा, हा हा लापशीच्या रव्याचं
टाकून आणि त्याला गुळवणी करायचं गुळाचं
गुळाचं
आणि ते बैलाला त्या संध्याकाळी खायला करून ते खांदंमळणी त्यांचे ते खांदे मळायचे पूजा करायची आणि ते खायला त्यांना ते द्यायचं संध्याकाळचं खायला त्यांना
हा
खांदेमळणी म्हणतात त्याला आणि दुसऱ्या दिवशी मग तो बैल पोळा जे सजवतात बैलांना नुसते आणि ते संध्याकाळी मग मंदिराकडे मिरवणूक वगैरे असते त्यांची घरी आणायचं, पूजा करायची, मंगलाष्टिका वगैरे म्हणतात बरं का मात्र ते त्याच्या.
होय काय?
हो, मंगळा मंगलाष्टिका पण असतात त्याच्या. मंगलाष्टिका ते लग्न लावतात. बैलाचं ना ते पोळा म्हणजे लग्न त्यांचं. ह्, हो. पोळा म्हणजे काय लग्न बैलांचं. लग्न लावतात.
हा.
ब्राह्मण वगैरे असतो. काही काही ठिकाणी ब्राह्मण पण बोलवतात.
हा, म्हणजे इकडं तुळशीचे जे लग्न लागतात तसंच काय? हा. तुळशीचे लग्न लागतात त्या प्रकारे, ब्राह्मण वगैरे.
तसं होतं सगळं ते.
. मग तेच बोलते काय, प्रत्येकाची बघा त्या-त्या भागात सणं साजरा करायची एक विशिष्ट हे असते ना. आता तिकडे तुमच्या त्या साईडला, गणपती म्हणजे एवढं हे नाही. आता ह्या साईडला बाकीचे पण सण म्हणजे आता दिवाळी म्हणा, हे पाडवा असेल किंवा काय दस रा. आता अलीकडे म्हणजे अगोदर त्या नवरात्रीचं काय कळत नव्हतं पण आता ह अलीकडच्या ह्या वर्षामध्ये नवरा त्र उत्सव पण सगळीकडे ठिकठिकाणी गावो गावी गल्लोगल्ली चालू झालं. कारण ते गरबा, नाच चणं किंवा सामुदायिक, ते कार्यक्रम साजरे करतात. नवदुर्गांचा उत्सव पण, ह्या भागामध्ये आता अलीकडे तर आमच्याकडे असं आहे काय गणपती आता बरेचजण कसे पहिला असं असायचं का घरोघरी ना दीड दिवस गणपती. असं असायचं. आता नाही, आता कशी ती लोकं नाही का लोक कशी लांबून लांबून येतात म्हणजे नोकरीनिमित्त बाहेर असतात. मग ते गावी येतात, पण ते काय म्हणतात दीड दिवसात काय मजा? मग पाच दिवस. मग घरोघरी तसं शक्यतो पाच दिवसाचा ते गणपतीचा उत्सव जास्त चालतो. त्या मनाने मग कोणाचा एकवीस दिवस आणि मग त्याच्यानंतर ते गण पती विसर्जन झाले ना का त्या महिन्यात बघा एक चतुर्थी येते,
हो
त्या मग जे लोक नवस करतात ना त्यांचा गणपती त्या चतुर्थीच्या दिवशी बसतो, असे काही लोक असतात ह साखरच उद बोलतात त्याला, गणपती अनंत चतुर्थीची झाली का एक चार पाच दिवसांनी ती चतुर्थी येते. मग त्या चतुर्थीला पुन्हा मग लोक जसं गणेश चतुर्थीला बसवतात तसं त्या चतुर्थीला गणपती बसवतात. म्हणे तो हा हा तो भाद्रपद महिन्यामध्ये ते चालूच असतात. ते गणपती गेले त्यानंतर पुन्हा एक तो एक गौराव म्हणून असतो ते बसतात हे असं हल्ली आमच्याकडे तथे महिनाभर ते गणेश उत्सव चालूच असते.
एकवीस दिवसाचं ना ते?
नाही एकवीस जे गणेश चतुर्थीला बसवतात ना तर काही लोक चतुर् अनंत चतुर र्थी पर्यंत असतात काही गौरींच्या सोबत विसर गौरी गणपती बोलतो ना आपण ज्या दिवशी गौरी येतात तेव्हा काही लोकांचे एकवीस दिवस पण काही लोक च अनंत चतुर्थी झाली का त्याच्यानंतर एक चतुर्थी येते, तिला साखर चौथ बोलतात आमच्याकडे त्या चतुर्थीला मग परत ते ज्यांचं नवस ते त्या दिवशी बसवतात आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन असतं
हो ना लगेच वय हू हू
दुसऱ्या दिवशी त्या गणपती विसर्जन करायचं काही लोक आता आमच्याकड तर बरचसे पद्धत असे बघा काय समजा आता अनंत चतुर्थी काही वेळेला बाराव्या दिवशी येते काही वेळेला अकराव्या दिवशी येते तर काही लोक म दहाव्या तर दहाव्या दिवशीच विसर्जन करणार
हो ना दिवसा वर कर कधी येते ते नाही
हा दिवसावर हा काही लोक कसे आता गौरी सातव्या दिवशी विसर्जन होतात तर काही लोक पाच दिवसाच तर पाचव्या दिवशीच विसर्जन करणार पण ते एक आनंद म्हणजे सांगते काय गौरी गणपतीची ती चंगळ वेगळीच असते ओ अगदी आमच्याकड तर कोकणातच खरच म्हणजे तर आम्ही तर रात्रभर दरवाजेच लागत नाही आमच्या हा एवढं ना ते नाच गाणं म्हणजे ते पाच दिवस ते वेगवेगळे पदार्थ म एकमेकाच्या घरी जाणं ते पाहूने येणार सुरुवातीला दोन दिवस कोण येत नाही कारण प्रत्येकाच्या घरोघरी गणपती असतो ना पहिल्या दिवशी दुसरा दिवस तिसऱ्या दिवसापासून जी पाहुण्यांची सुरुवात असते आणि जी अगदी रेलच्या सती ना ती अगदी ह्याच्यासारखी ते असते आमच्याकड ते भरपूर चालतं
हो ते आठवतच ना आपण जायचं तिकडे ते नाही का गणपतीला वगैरेचं सगळे आठवणी पडतात ते जसे च्या तसे चित्र उभं राहतात डोळ्या पुढ नाही का जायचं तिकडे असं एक वर्ष गेलं नाही का आठवण आली नाही म्हणून म्हणजे अस गणपती तर लई आठवण येत्या अशी
त्या ज्या आमच्या आठवणी आहेत ना आमच्या सुद्धा त्याच आठवणी लास्ट आहेत कारण त्याच्यानंतर कधी जाणं झालंच नाही कारण कोण आता जय त्या त्याच्या घरोघरी गणपती असतात आता माझ्या घरात बसतो त्याच्यामुळ मला काय जायला मिळत नाही आता या वर्षी आमची रेखा पण बसवायला लागली दीड दिवस नवसाचा त्याच्यामुळ म आता नाही अवो जाणं होत पण गेल्या वर्षी मी कसं माझा गणपती विसर्जन झाल्यावर मी आईकडे गेली होती कारण तिकडे चतुर्थीपर्यंत होता म एक रात्र एवढी धमाल केली ना मी अगदी एवढ्या वर्षाची कसर काढली बघा म भरून
हू
ह आपले झाले दहा मिनट होऊन गेले करू का कट आता फोन
आ
कट करू का म्हटलं दहा मिनटं होऊन गेले हो हो झाले हा
मी करते आता नंतर दहा मिनटांनी फोन